हॅलो
हॅलो
हा आवाज येत आहे ना
हा येतोय बोला ना
काय करता
काय नाही बघा बसले आत्ता माझ्याकडून लागतच नव्हत कॉल
का काय दाखवत होता
तेच ना म्हणजे तुमचं टास्क पूर्ण झाले आहे असं दाखवतय माझे टास्क बाकी आहे अजून पण माझ्याकडून जात नाहीय
तुम्ही आत्ताच कोणाला कॉल करता का
मी नाही केलं आपण बोलल्यानंतर परत कुणाला केलेच नाही मी
हो का मग येईल थोड्या वेळाने आता मेहमी ठेवला ना का नंतर मग तुम्ही करा बघा लागतोय का
नाही ना मग मी आता ट्राय केले नाही होते असू द्या काय नाही बोलो आपण म्हणजे असं बोललं तरी पण जेवढं काउंट होईल तेवढं होईल
हा आशेपण होतेे ना
हम् काय होत अजून
नाही नाही बसले आता झोपून उठले जरा
हो तेच ना थोडं पडलं हा न जरा पडला तर बरं वाटतं सकाळपासून काम चाललेले असतात
हा ते तर आहेच
हम्म
झोपली का संध्याकाळच पण फ्रेश वाटत ना
हो ना आणि अस तर नाही का आपण आता एकाही विषयावर बोलूया अ वेगवेगळ्या नाही का म्हणजे जसं गाव आणि देश किंवा शहर बदलत जातं त्या पद्धतीने नाही का प्रत्यक- प्रत्येक गावच पोशाख किंवा प्रत्येक राज्यांचं म्हणजे. त्यांचे जे घालण्याच्या पद्धती वगैरे असतात सर्व वेगळं असतं.
हा सगळ चेंज होतो आता मॉर्डर्न फॅशन- आहे त्यामुळे जीन्स टी शर्ट ते वगैरे जास्त करून सगळे घाल दव्या ठिकाणी साडी घालतात महिला
हो तुम्हाला मग बार म्हणजे आपलं कसं भारतीय संस्कृतीमध्ये साडीला जास्त म्हणजे महत्त्व दिलंय ना अ स्त्री कस साडीमध्येच जास्त सुंदर दिस
हा ते तर आहे साडी म सगळ आपला म्हणजे आपण दागिने वगैरे घातले का एकदम पूर्ण छान दिसतेय आता वट पौर्णिमा आलेय त्यामुळे आता सगळ्या साडी घालतील. वेगवेगळ्या प्रकारच्या दागिने घालतील.
साड्या वगैरे घालू ना मग. सर्वच महिला छान दिसतात.
हो परत शहरातल्या लोक कश- जास्त करून जीन्स टी शर्ट घालतात आता तर पोरी पण जास्त. घलून म्हणजे साडीवर शूट करतात म्हणजे आता आपल्या देशातमध्ये साडी जास्त चालली तशी आता नाही मॉडर्न फॅशन आहे मी जीन्स घालणार असं वगैरे नाही पण साडी पण घालतात मुली पण घालतात आता
हा आणि आपलं भारतीय म्हणजे संस्कृतीमध्ये बघून मग आता अ जे विदेशी महिला आहेत त्यांना पण तेवढ्या साडीकडे आकर्षण वाढते आता आणि तिकडे विदेशामध्ये सुद्धा सण व वगैरे काय. असल तर मग ते महिला सुद्धा. म्हणजे आपल्यासारखं छान साडी वगैरे घालून तयार होतात.
हा घालतात साड्या मी पण असं सोशल मीडियावर बघितलेत ना जे बाहेरचे आपल्या बाहेरचे देशात सुद्धा आहेत ना लोक ते पण आपली संस्कृती पालतात म्हणजे साडी घालतात.
हो.
व्हिडिओ वगैरे येतात ना सोशल मीडियावर तर मी बघितले आहेत साडी घालून मस्त. नाटत वगैरे आणि म्हणे भारतीय संस्कृती त्यांना पण आवडते.
हो.
ज आपल्या व्हायला करतात साडी वगैरे घ
हो आणि हेच साड्यांमध्ये किती प्रकार असतात म्हणजे नाही का अ समजा नारायण पेठ आणि पैठणी साडी झालं. किंवा रेशीमची साडी हो. आणि जस. हो जसं राज्य बदलत जात तसं मग ते साड्या पण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला बघायला मिळतात. तर एकच साडी घालण्याच्या पद्धत पण खूप वेगळ्या असतात. बंगालमध्ये आपण बघितलं तर ते बंगाली पद्धतीने साडी घालतात.
साडे नेसतात वेगवेग त्यांची पद्धत वेगळी आहे आपले भारतीय. म्हणजे आपली महाराष्ट्रन पण वेगळी आहे.
हो आणि. हो गुजरात मध्ये मग बघितलं तर ते गुजराती पद्धतीने पदर वगैरे. त्यांच म्हणजे अस उलट असत त्या पद्धतीने. ते घालतात पण तरी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते घातलेले पण ते. छान दिसतात म्हणजे आपण बघित.
खूपच छान दिसतात प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे पण मस्त वाटत साडी वला
हो
हा
अजून काय बोलता येईल मगा
प ना आता मुली ड्रेस घालतात साड्या पण घालतात बहुतेक त्या मुली आता नवीन नवीन लग्न झाल्यात त्या पण बोलतात कि ना आता काही दिवस साड्या नसू दे आपली भारतीय संस्कृती जपण्यासाठी
हो
हो ते तर मॉडर्न आहे तरी सुद्धा घालतात ना साड्या वगैरे नंतर घालतात ड्रेस ड्रेस घालतात जेन्स
हम्म म्हणजे आपण पण पण मी पण म्हणजे असं दररोजच्या वापरामध्ये माझ पण साडी घालायचं होत नाही पण कधी तर आपल्या घरामध्ये सनवार वगैरे असेल तेव्हा मग आपण आवर्जून साडीच घालतो रोज मग आप आपण ड्रेस पंजाबी आपला ड्रेस वगैरे घालतो मग घरामध्ये
आपण सण वगैरे असला की आपण साडीच घालतो ना.
हो. अजून काय मग.
काही म असंच बोल होते वेगवेगळ्या प्रकारचा पण पोशाख घालतोच.
हो आणि आता कसं म्हणजे अ ड्रेस मध्ये पण बरेच प्रकार निघाले आहे आता वेग
हो पंजाबी ड्रेस आहेत वन पीस आहे मी पण शिवतेय
हो का
हो
हा आणि शरारा कॉडसेट
पॉट स आता तर जास्त पॉट सेटच चालले आहेत
हो आणि उन्हाळ्यामध्ये कसं ते कॉटनचे पण आता भरपूर आपण बघितलं मार्केटमध्ये तर ते घालायला पण छान वाटतं आणि म्हणजे असं कॉटनच्या ड्रेसमध्ये गरम पण होत नाही मग आपल्याला
हो आता तर जास्त ते कॉट सेट चालले आहेत त्यातमध्ये पण कॉटन आलेत ना
हो
क
तुम्ही ड्रेस श ड्रेस वगैरे ब्लाऊज पण शिवता का तुम्ही
हो ब्लाऊज शिवते मी ड्रेस पण शिवते
हो छान आहे ना मग तुम्ही एवढं वेळ काढून ते काम पण करत
हो मला आवडतं शेवायला आवड आहे मला त्यात
हो छान आहे म्हणजे प्रत्येक व कुणाला तर मग असं मनातून त्यांना आवड असली पाहिजे तरच मग ते काम ते करू शकता
हो प्लाझो वगैरे आताच्या जास्त मुली जास्त प्लाजो घालतात प्लाझोस आहेतेत
हो
ते पण शिवते मी आता जास्त तर ट्रेंडिंग आहे ना आ आपण व्हिडिओमध्ये बघतो की हा अस हा मस्त दिसतय मग त्या येतात माझ्याकडे कि मला असं पाहिजे. मग ते शिवते जस जशी फॅशन येत तशी तशी आपण
छान आहे मग तुम्ही किती दिवस शिकले ते क्लास केला असेल ना?
हो मी क्लास केलाय मी दीड दीड महिना ब्लाउजचा केला आणि एक महिना ड्रेसचा केला.
हो मग दीड महिन्यामध्ये झालं तुमचं ब्लाउजच शिकण्याचं?
हो झालं आणि असं मला संस्थेकडून असतात ना
हो हो
त्यातना पण मी केलाय
अच्छा मग तुम्ही म्हणजे डिझाईनचे पण झालं तुम्हाला कव्हर तेवढ्या टाईममध्ये
हो एकदा ब्लाउज झाला ना का ड्रेस लगेच येतो कारण का ड्रेस जास्त हार्ड नाही आहे
हो ते तर आहे हो
ब्लाऊजच माप समजलं ना? तेव्हा लगच ड्रेसच पण समजतो.
हा हा.
आणि संस्थेकडन पण आलेला त्यात पण केलता मी फुकटच होता.
हो आणि मग ते आपल्याला सरकारी सर्टिफिकेट पण देता ना?
हा ते पण मिळाल मला.
हा.
पण आलेला म्हणलं चला करून बघूया अजून काय एक्स्ट्रा शिकायला भेट
हो ते तर आहेच आणि फ्री मध्ये जर आपल्याला एवढं मोफत सर कार देतय, तर आपण त्याचा फायदा पण घेतला पाहिजे.
हो हो. म्हणून बोललं- करू दे. अजून काय शिकायला भेट नवीन नवीन शिकू तेवढ कमीच आहे ना?
हो ते तर आहे. आणि हे कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपल्याला काय तर म्हणजे आपल्या हातामध्ये कला पाहिजेच बघा.
हो. कलाशिवाय काय नाय.
हा आलंच पाहिजे करायला काम
हो नुसता बसून काय करणार? कुठ तरी मन आणि आवड असल्यामुळे कसं मी करते.
तेच ना असं बोलता ना की आवड असेल तस सवड आपोआप मिळ ते होय. तसच येते आणि प्रत्येक स्त्रीने कस स्वावलंबी झालंच पाहिजे.
हा ना प्रत्येकाच्या हातात आहे. आता तर बहुतेक सगळ जॉब करतात किंवा हे असलं काम पण करतात घर बसल्या.
होय तेच ना. हा जॉब वगैरे करायचं म्हटलं तर कसं वो घरात आपल्याला सर्व सांभाळून बाहेर जाणं शक्य नसतं ना. त्याकरता मग आपण जेवढं होईल तेवढं घरातूनच काय जमेल ते करण्याच प्रयत्न करतो तेच आपल्याला मुलं त्यांच शाळा, त्यांचे डबे करायचं आणि मग सर्वांचं जेवण, नाष्टा सर्व करून मग आपल्याला बाहेर जाणं शक्य नाही आहे.
हो ना तुम्ही काय करतात का?
नाही बघा मी पण घरीच अस ते आणि असं मग छोटे, मोठे आपले टास्क वगैरे असं काय पण मिळालं तर मी करते.
हो का बरं तेवढं तर तेवढं ना.
हो तेच ना जेवढं होईल तेवढं आपल्याला कसा आनंद असतो. अहं.
हा आणि कुठेतरी आपला टायम पण जातो नुसता काय घरातलं काम
हा तेच ना आणि काम झाल्यावर रिकाम्या वेळेत मग काय करायचं, मग तेवढं जेवढं जमेल तेवढं तरी करू म्हणून चालय आपलं
हो ना. ठीक आहे ताई. तुमच्याशी बोलून मला खूप चांगलं वाट मस्त बोलता तुम्ही. हा परत बोलू. करा मला कॉल तुम्ही फ्री झालात का लागल का करा मला कॉल?
हो चालेल. शक्यतो लागत नाहीये माझ्याकडून नाहीतर मग आपण परत तुम्ही केलं तर मग तसंच करूया काय नाही.
ठीक आहे मग मी रात्री करीन तुम्ही अस ना मेसेज करेन मी आधी तुम्हाला. हो चालेल चालेल ठीक आहे बाय बाय.